हम झालं का स्वयपाक वगैरे हो आलो. बरी आताच जे जिन्याने चढतोच चे अजून.
हाय ना ह ह.
हो.
हां हां हां मग दिली तिला आईस्क्रीम?
दिली आईस्क्रीम दिली आता चाललेय संपत. थोडीशी राहिली आहे पण बाबा ओरडतील त्या भेतीीने हळूहळू खात चाललोय आम्ही चढत.
हा.
भीती पण वाटति बाबांची खूप.
हा तेच.
आता कसं गारवा हे ना ग थोडसं पाऊस आणि मंग सर्दी वगैरे होण्याचं खूप राहतं.
हो हो हो बरोबर हा.
हम्म.
मग काय बोलता.
जर तुला एक करोड किंवा अशे एक कोटी वगैरे पैसे भेटले तर काय करशील तू.
मी पहिले घर तर वगैरे सर्व हाय. मी पहिले गा गाडी घेईन. घर वगैरे सर्व आहे आमचे इथं थार.
अरे बापरे सध्या तर सगळ्यांचीच फेमस गाडी आहे.
हो थार सगळ्यांची आता माझ्या दादानी घेतली ना. थारगाडी तेवीस लाखाची घेतली. व्हाईट कलरची व्हाईट आणि ब्लॅक कलर आहे पण मला ना ब्लॅक कलर जाम आवडतो.
हा ती छान वाटते असं.
मी पहिले थार घेईन नंतर मला आवडते ती स्कुटी घेईन बाईक घेईन. आणि. बाकी मम्मी पप्पांचे काय स्वप्न असतील ते पूर्ण करेन. आणि गोल्ड करून ठेवीन.
असं म्हणजे हे वगैरे आहे. घर वगैरे आहे जागा घेईन असं म्हणजे. घेऊन ठेवीन सर्व पण ते भेटू दे स्वप. स्वप्नात तरी.
भेटतील भेटतील स्वप्नात नक्की भेटतील. पप्रत्यक्षात पण भेटो.
आणि असे गरीब लोकं असतील त्यांना मी मदत वगैरे करेन असं.
हम्म खरंय हे हे हे महत्वाचं होतं हा.
हा शाळेत वगैरे असं गरीब लोक असतात ना असे. किंवा ह्याच्यात काय बरं बोलतात.
अनाथआश्रम
हा अनाथ आश्रम हां हां त्यांना देईन हो हो ते आता. तर मी व्हिडिओ बघते ना यूट्यूबला मला इतकं वाईट वाटतं ना इंस्टाग्रामला. ते आजी आजोबा. त्यांना बघून जाम वाईट वाटतं म्हणजे असं.
हो ना गं बघ. म्हणजे आपण आता काय आहे प्रत्येकाच्या आयुष्याला जे येतं ते नाही का. त्यांनी पण स्ट्रगल केलेलं अस. त एवढं कष्ट करून मुलांना शिकवतात पण. पण तुला माहितीय शेतकरी वर्गापेक्षा ना ज ज्यांचे वकील. डॉक्टर अशे मुलं आहेत ना अशाचेच. पालक म्हणजे अशांचेच आई वडील असे दिसतात आणि काही काही असे आहेत. शेतकरी समाजातले असल पण कदाचित कमी.
कमी हा.
मग खरंच कधी अशीच संधी भेटली ना. अनाथाआश्रमातील मुलांसाठी आणि वृद्धाश्रम नक्की माझी तर खूप इच्छा आहे करायची.
हो माझी पण म्हणजे असं पण इथे जवळ नाही ना कुठे लांब तिकडे. त्या मुंबई वगैरे साईड ला भेटतील असे इथे जवळ नाही आहे कुठे.
अं हा हा हा नाही असतात आता बऱ्याचशा ठिकाणी ना शहरात तर पुणे शहर झालं नग. म्हणजे जिल्हाव्हाइस एखाद जरी आता शाळा असतातच अनाथाश्रम शाळा आहेत ना. ते आता प्रत्येक ठिकाणी. तुमचा जो रायगड वगैरे कोणता जिल्हा पडत असेल ना तिथे पण असणारच ना. ओके.
तेच बघायला लागेलं आहेत ते पण गावात हा. हा हा हो
हम्म म्हणजे त्यांनच शिक्षण कुठं तरी मार्गी लागेल. किंवा मग अशा मुलांना शिक्षणासाठी दत्तक वगैरे घेणं. ते पण करू शकतो आपण.
हो हो बरोबर आहे.
हम्म. केलंच पाहिजे अगं असं समाजाने ज्याच्याकडे आहे ना खरच. हा माझ्याकडे आहे याच इन्कम टॅक्स वगैरे भरतात त्यापेक्षा त्यातून. तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे.
हो तेच तर पण असं म्हणजे आता मागे पण मी ब. बडे केला ना सेलिब्रेट म्हणजे गार्डनला असं माझे फ्रेंड्स होते. तर तिथे ना म्हणजे असं. असा रस्त्यावरचाच असा गरीब आला आणि ना केक मागत होता. तर मी आणि जाम झाल होती मग मी. हा तुला ह्याला एकट्याला दिला तर हा एकटाच खाईल. त्यांना देणार नाही मग मीच त्यांना कट करून. दिले आणि एक एक दिले मग सर्वांना.
हो भारीे शेअरिंग करून हम्म.
त्या टाइमाला ना माझ्याकड पैसे पण नव्हते म्हणजे मी असं काहीतरी दुसरं. पण आणून दिलं असतं. तर पैसेच नव्हते आणि बॅलेन्स पण नेमकी संपलेला म्हणजे. गुगल पे करून वगैरे असं दुकानात. त्या टाइमाला पण ते चाललेलं असं आणि ते म. हा मैत्रिणी ना काय पार्टी काय तेव्हा नव्हती द्यायची ते आमचं ठरलेलं म्हणजे संडेला जायच. जसं.
हो हो
संकष्टी होती काहीतरी मागे. हा गुरुवार होता आणि संकष्टी होती काहीतरी तर मग. मी काय पैसेच नाही नेलेले असं अचानक बोलावलं ना. त्यांनी मी रोहात गेलेले ते बहिणीसोबत. तेव्हा.
अच्छा मी पण ना काल आम्ही गेलेलो नाटक बघायला इथे. पुण्यामध्येच निलफुले नाट्यगृहामध्ये अ सर्किट. ट अडी म्हणून नाही का नाटक होतं पण इतकं छान होत ना त्यात म्हणजे ते एक पात्र दाखवलेलं सर्किट नाना म्हणून. अ त्यांनी त्यांच्या बावीस तेवीसाव्या वर्षी एका मुलीला अनाथ होते म्हणजे अनाथ म्हणजे तिचे आई वडील. कोण होत हेच माहिती नाही जन्मानंतर तिला. सोडून दिलं म्हणजे असं नाही टाकून दिलेलं होत त्यांनी ती. च एवढं शिक्षण केलं ती मुलगी तहसीलदार झाली पण त्यांनी सांगितलेल . माझं नाव तुम्ही कुठं नका सांगू नाही का असं. की मी करतोय म्हणून गोपनीय राहिलं पाहिजे. मग ती मुलगी नंतर त्यांना शोधत आहे तिथं तहसील झाल्यानंतर असा कोण देव माणूस आहे त्याने माझ्यासाठी एवढं केलं. की म्हणजे मला त्याने नाव पण कळू नाही दिलं कोण आहे माझं बाप? वगैरे असं नाही का? मग ती स्टोरी अशी ती ती त्यांच्या गावातला एक मुलगा भेटतो वगैरे नाही का? मग ती तो मुलगा तिला त्या असं गावातल्या व्यक्तीबद्दल सांगत होता नाना असे त्यांचे वेगवेगळ्या भूमिकेत त्यांनी केलेलेय. मग तिला ती म्हणते दुसरं कोणी नसून तोच व्यक्ती असणार तेव्हा मग ती ओळख पटते त्यांची. म्हणजे एखाद्याने त्याने केलं पण त्याला ते असं नको होतं की मी केलं मी केलं मीपणा किंवा मोठेपणा नको होता. जसं खूप छान त्यातून दिलं की तुम्ही अनाथ मुलांना वगैरे शि क्षण द्या शेतकरी आत्म हत्या वगैरे वाढतायेत पिकाला हा भाव नाही. जसे वेगवेगळे टॉपिक होते ना त्यात खूप छान वाटलं.
हम्म, मी पण आधी असं म्हणजे आम्ही असं झी टॉकीज असायचं ना?
हां.
बंद झालाय की आहे काय नक्की?
आहे ना आहे झी टॉकीज आहे ना, हो.
हां बरोबर आमची टी व्ही होती नाही डिश होती तर आम्ही काही रिचार्ज नाही करत त्याला आता आमच्या इथं कॅमेरे आहेत. ना तर मग आम्ही वायफाय लावलय मग ते रिचार्ज नाही करत. टी व्हीला मग परत ते टी व्ही तर कोण बघतच नाही वायफायचा रिचार्ज पण असच जातो. ते साईडचेच सगळे वापरतात.
होय होय होय.
हां मी बघायचे मला जाम मराठी पिक्चर असे आवडायचे. ते पछाडलेला वगैरे. एक डाव डोभी पछाड हां, हम्म खबरदार. हो.
आणि आ अ लक्षा, अशोक अशोक मामा म्हणजे ते कॅरेक्टरच असे होते ना की त्यांचं जुनी पिक्चर अजून बघावेसेच वाटतात अशोक मामांचे असल अ लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे
बरोबर अशी बनवा बनवी ते नाही काय? बा हे अ ते पण हां ते त्यांना बायका नव्हत्या भेटत तर त्यांनी त्यांच्याच म्हणजे भावांना साडी लावून हे केलेली त्या आजींच्या घरात ठेवलेला
हो हो, तो तर किती छान होता म्हणजे खूप बघण्यासारखंच होता पिक्चर. मस्त. आणि त्यात ते असे ते डोहाळे जेवणाचा वगैरे सीन किती छान त्यांनी तयार केलेला वाटत पण नव्हत ना? मस्त मराठी पिक्चर मी बघायचे खूप मला ते असे अजून पण वाट मराठी मूवीज बघावेत म्हणून पण जुने मूवी छानच होते पण.
हम्म, पण मला ना हां मला जुन्या मूवी जाम आवडतात म्हणजे तो एक वि श-क्षणभर विश्रांती तो पण मला पिक्चर आवडतो अजून लालबागची राणी तर जामच पण तो ना आता यूट्यूबला मला दिसत नाही म्हणजे असे हां यूट्यूबला मला पूर्ण पिक्चर पाहिजे मूवी पाहिजे ती मग मस्तच होता ती माहिते लालबागची राणी बघा एक दिवशी पण ते यूट्यूबला काय दाखवतच नाही.
बघावं लागेल.
हां हां मस्तच आहे भारी आहे तिचेे ती ना म्हणजे अशी अ अशी अपंग काय बोलू शकते.
दिव्यांग होती का ती?
हां म्हणजे ती अशी लालबागची राणी हां म्हणजे अशी अपंग दाखवलेली अशी म्हणजे तिला ना आईवडील होते पण ती तिला मार्केटमध्ये नेली मुंबईच्या म्हणजे गेट वे ऑफ तिकडचाच सीन होता असा. तर तिला तिथे नेती नेली आणि तिला ना ती तिकडून हरवली.
अरे बापरे.
हां ती हरवली तिकडून तर मग ती मन नंतर हरवली आणि नंतर तिचेे आई वडील शोधायला लागले आणि ना तिच्या ती कशी काय हरवली माहिते? तिच्या हातात ना बलून होते, तर ते बलून ना तिच्या हातातून सुटले. तर ती त्यांच्या पा ते वरती गेले आणि ती त्यांच्या पाठी पाठी जाऊन ती हरवली आणि आईवडील काहीतरी अ तिकडे दुसरीकडे लक्ष होतं त्यांचं काहीतरी घेत होते असं भाऊ पण होता त्याच्यासोबत तर तसं झालं ते तर मग नंतर हरवली आणि ते किन्नर असतात ना?
हो हो.
हां त्यांच्या सा हाती सापडली ती म्हणजे तिला बेवडे लोकं वगैरे त्रास द्यायला लागले. नंतर मग ये आणि एक किन्नर होते म्हणजे किन्नर अशा होत्या. तर त्यांच्यासोबत ती राहायची म्हणजे ते ठेवायचे तिला असं. चांगली अशी ड्रेस वगैरे घालायला वगैरे द्यायचे तिला.
हो हो हो हो. आणि तो माहेरची साडी अलका कुबल चं बघितलंय तू पिक्चर?
माहेरची साडी ना? हो माहेर
माहेरची साडी आणि एक तिचा मला अजून एक पिक्चर आहे तिला काय नाव? पण आठवणी मला अ काय तर आहे बरं का? तीन मुलं ये दो एक मुलगी दोन मुलं असतात बघतात. आहे एक इमोशनलच पिक्चर आहे तिचा तो पण, पण तो आठवाय नाही आता मला त्याचं नाव. हां काळूबाईचा एक पिक्चर होता त्यांचा. काळूबाईच्या नावान चांग भलं वगैरे असे तिचे पण पि... त्यावेळी अलका कुबल चे पण पिक्चर बघण्यासारखे होते छान.
हा हा हा हम ते चालेल. चालेल मी करते. तुम्हाला कॉल.
हो हो हो... चालतय चायतय बर हं हो हो हो.